हावा झुनला काय
का तला टेनच्यान कटती येते
हो ना तसंच काल सारखं चालू ठेवून काल झाले होते ना दहा मिहिने
काल झाली होती ना वाटेन मग कटला केलता ना तुम्ही कट म्हीच केलता वाटते कट
तुमचं पेमेंट दिसते का किती आलं तर
हो मला आलं ना आज हम्म एक हजार आठशे आल
बाबरे मस्त आहे माझं काय नाही बिचारे
खात्यात याचं बाकी आहे
ह हा ना खात्यात ना माझं खात्यातच यायची बाकी तसं काल माझ नऊशे चाळीस रुपये झालं फक्त
मग तरी तुम्हाला बरं आहे ना मला तर एकशे छप्पन्न झालंत
हो ना आता काले किती होते आ
तु माला तरी लवकर आलं नाऊ शिकाडी
ह म्हणे दाखोरेला स्याच आलं नाही बरं त्याच्या दखूरेला ब
पण ति जे दाखवते ते मग येते सात कि चौवर सगळे येते ते खाली हम हम
काही काही जण्याल तर पुढचे बी टास्क आले तुम्हाला आला नाही का
नाही मला आला नाही ना पुढचा तास
हा हो का आता काय माहीत बिचारे माझे कं्प्लीट झालेेते की का अजून दहा कॉल बाकी आहे माझे
मांगाय की नाही त्याची मागरच येतात त्याची होऊनही जातात मग
हो ना तेच ना मग पटापट सोडून घ्यायली पुढेि बा
मग आपलं अजून आलं नाही ना आपल्याला आता आपण मागायचं
हा
हम् ते जे झाले का पुनम हे विराटच्याचाईचे
हा तेजला दिवसाची वला
मगाले का तेले
काय नाहीहि विचारलंच नाही
होसे
आले असतील ना काय विचारलंच नाही झाला हम् आता तुम्हा तुमचा ठेवला की ते कोणते सगोड्याचे बही आहे तिले करतो या
सुगड्याची एक का आहे
सगळळेचे क तु वार खिळचे आहे क उठचे पुे पापडा वाली
नेहवती सुंदळे्या जेना पापड हली हो तिचे तिचे खूप राहिले ना तिथेच मागाता मी नंबर मग म्हणे द्या म्हणे आता मी कोणाला करून भेटला तर थांबा एक जण राहिली ति जे करून घ्या मग आता तुमचेही राहिले आणि तिचेही राहिले
हा तिचे तचे तिचे जास्त नाही ते दोन तीनच राहि का झालते म तिचे बी
ह का आता झाले असतील मग
झालेच म्हणजे मी हो ना आता मीच का एकटी मागे आहे काय माहिती
दैवती राहिली ना अजून ते सधळ्याची आखोटची काल केलतन तीन छार वास्ता
बई ते बैक त समजत नाही मला काय आहे तिच तर विचार करत बी नाही नाुला केलं तर उचलतही नाही
ते ते कामात असते काय मेसला मेसाई वाटत ि आपोडले राहिले ति सांगत ना मला का कोडगी सुसण्याची त्याच्यान हात नाही वाटते तुझ
ह इतकी हळू बोलते आपल्याला आवाज ऐक नाही की सौंा्याची मस्त बोलते काही टेन्शन नाही
ते मस नाही सोंदळ्याची वारखंडी का मसं बोलतात
हा ना मला सांगूयता पैशी बोलूस काय म्हटलं आता मी तर हागीच भैया तिले करून काढ जोनचेल मिळा हम्म तिने म्हण उचल आता कटनकूर मा एक दहा मिनिटं उद्या मा बाई
मग आता पुढच आम्हाला आम्हाला दे जा तुम्ही उचल जा आमचे
हाव हाव पुढचंही असच आहे काय
वा असं झाला म्हणतात बा पंधरा क पंधरा कॉल झाला म्हणतात को नाही बहिले
हा काय
ते सांगे म्हणले सोंदळायचीच बै
कामेत बी असेल मग नाही आता पुढच तर विद्याथ्यांनी विचारलं त्यामुळे असंच रेकॉर् करा ना पाठवा ऑडिओ
हा का ते आलं नाही बा मला अजून ते ल आलंही का आहे
हा ते हा त्या म्हणून
ह ना त्याचीच त्याचीही पेमेंट चांगलं झालं देले तुम्हाला बरं आला आमच लवकर नाहीलं तेथं पहिले अगोदर सहाशे आलात त्यायले
हाव काय
ते
हा काय तुम्ही म्हणता बा की बा समज आपण न बोलायची बी आपल्यास बोलत त्याची प तसं नाही काही, नाही फक्त समजा आप
हा हा कॉल केला त्याचा.
हा आपण फक्त कॉल करू त्याची आहे, ज्याच्या संघ शंभरच्या वर सॉरी म्हणजे दहाच्या वर स बोललो तर शंभर रुपये येतात आणि दहाच्या खाली झाले त्याला ऐंशी रुये येतात.
अच्छेदार.
ते उलट मग एवढं असतं तर मग बाहेर फोनच उचलले असते बोलल्याच नसते.
ते म्हणत होते ना मले वारखेडचे मी म्हटलं किंवा वसना म्हटलं कि कसं आहे काय आपल्याला पुरी माहिती नाही ना, ते वाटते. पुरी वाचल्या आ पहिला डबल आले की नाही पुड वाचायला लागत जाई नाही मग पहा लागत
हो ना मी, मी वाचल हो सगळ्यांना सांगत बसवून केलं.
केलं मी बी येन सांगितलं म्हणले विराजच्याई ना आणि मी त्या वेळे पण गेली ते मी तर डिलीट मारलं होतं सगळं.
हाव ना.
बाकी टेन्शन नाही घेतलं बाय शिवा देतात बाई.
मग तेच ना, मग तेच ना मी तेच म्हणाले मीन आता. त्या दिवशी प पाहिलं ते एक बाई डायरेक्ट हसकवून बोलली काय म्हणे हेने परेशान करू राहता म्हणे.
मला तशी नाही बोलली तिच्या त्या बाईन मला कॉल केला. करू काय म्हटलं करा. मग तीन नाही केला तर मी केला इकडून म्हटल हिचा अजून आलाच नाही. म्हटलं आपण करा पहिले म्हटलं तुम्ही लावा एक तर मग मी लावतो कुणी बी. तर मग मी लावला, तिनें माझ कॉल उचलला नाही मग माझ कॉल खाली गेला की नाही. मग तिकडून तिचा आला मग तिचा मी उचला नाही मग रेंच्यान तो कटून गेला. मग बोलणं काय मग तिकडून तिचा आवाजच नव्हता येत आण मला आवाज ति मला आवाज तिले जात नव्हता तिच्या मले येत होता तिथ सासू नाही तिचा म्या कॉल नाही उचला म्हने अन् मॅट आहे काय अशी आहे काय तशी काय शिकायली
म म म अशाच करतात ना बाया. म्हणून मग आता झाले तेवढे आपापल्या लोकल पे मी करतो कॉल झाले ठीक नाही, नाही झालं तर नाही झालं टास्. पुर्ण येशिल तेव्हा दुसरा टास्क नस्ता घेऊ नको.
मग मग मी काय म्हटलं तिले म्हटलं तुम्ही तर शिवाय दिल बा मस्त शिव्या देताय तुम्हाले. म्हणे नाही हो म्हणे ते मी शिव्या कधी दिलाय म्हटलं नाही त मल तुम्हाला म्हटलं माझा आवाज नव्हता तुमचा मला आवाज येत होता.
आणि मी चाल कटई नाही केला तुम्हीच काटला.
हो हो हो.
कॉल उचलत जाल मी तुमची उचलत जाईन मग ती सासू बोलली ती बोललीच पासून वाचून.
मला पण असं नाही , मला पण असं नाही करायला पाहिजे ना.
म तिची सासू म दररोज कॉल उचले ते मग मला बोले मी तिजे बोल. बाय अशेच. करतात मग म्हणतात की नाही हो जाऊ द्या म्हणती झालं असं म्हणे दिल्यात.
हाव ना, नाही ना असली करायला जायचे ना पण.
हा ना मग स्वतः कॉल करता मग मी कोणाला केलाही नाही मी पहिलेही टेन्शन नाही घेतलं.
तोच विचार करून तिच्या मुळे माझे तीन चार कॉल असेच गेले पण म्हटलं जाऊ द्या आता, मग आपण का बोलू शक नाही झालं नाही झाला का होईन त होईन नाही तर नाही होणार.
मग तेच ना, तसे कॉल खाली राहत्यात काय, आपले कोणी उचलत नाही मी पहिलेच म्हणत असतो त्याले मला उचलसाल मग मी करतो नाही त मी टेन्शन घेतच नाही म्हणजे तुमची आपण उचला, आपली तुम्ही उचला
हम तेच ना.
काय झालं, झालं काय जेवण?
जेवन बेऊन झालं बा, तुमचं झालं की नाही?
झाला आमचं जेवण.
हा ना ते विद्या ताई मस् दहा दहा पूर्ण करू दिल ते ना मला असं काहीच म्हटलं नाही ठेव घी ते तुम्ही आणि त्या विद्यार्थ ते दोघींनाच दोघंचेच कॉल मस्त झाले माझ्या या्याच्यात नाही तर बाकीच्या या्याचे असेच के ना
त्या त्या म्हणजे मी तेले करतो ना ते पहिलेही आम्ही असं दोघीनच हे केलं पण आमच्या दोघीचे लागत नवते तिच्या लागत होता तर मला लागत नव्हता आणि मला लागत होता तिच्या लागत नव्हता
हा ना आणि आपल्या ग्रुप मधले ते नंबर तर टाक ति काही कॉलनी त उचल
नाही ते कोणीच नाही करून राहिलं काय आपलं एवढं
आहे की नाही प नंबरचााकीे नाहीला की त्या इले गेला मी ते आपले सी आरपीएफ आहे राऊतबाई ते इले केेला ती आई नाही करू राहिल्या
ते तन डिलेट मारलं वाटते त्यानंतर मला घेले होत् नाही म्हण ते आपल्यास तर ह्या ओळखच्या असल्या की ह्या दोन तीन जणी तो आपण होऊन जातो
पहा बरं
हा ना
दादा मी करन तर करीन भे आता तुमला करतो एक विद्याताई ला करतो म्हणजे
हा आणि ते
दड्यागाड्या तिले कर तिले मण तू चालूच ठेव म मी चालू ठेवतो
हा असं झालं स
हम्म त नाही ग
हतात की संद्याचे नाकुरले राहतात ते लिहून म्हटलं त्या काही बोलतील नाही फक्त तुम्ही आज चालू असल्या आणि ते बोलतील नाही तर तुम्ही मग चालूच ठेवते आपण ऐकू य तेे आवाज तुमची पोरगी सुस दे म्हणजे ज्याची कॉल आली त्याची दे र तुम्हाला
होा
मी स्वपंत काही कोणाला केले नाही मेसेजही टाकला नाही एकच वेळ टाकला लाट एक की दोन वेळ
ह ना मी आता तो डाव जाईल एकदा करून पा त का ते करता का तुम्ही खेले कर एकदा ब मगे तीन चार कॉल केले होऊन जातात
विराचे
हं
विराजच्या उचलत नाहीत का
नाही झाले त्याची कंप्लीट झा पूर्ण म्हणजे त्यांना च वळा झा किी ते डबल मग सहा वेळे लागत नाही वाटते हा एका अवतीला आपण पाचवीच वेळा करू शकतो ना
माझे किती राहिले मग आला
तुमचा एकराला अजून तुम्हाला परत मी एकदा करून दोन्ही मध्ये होात म हा संध्याकाळी ना आता वाटलं संध्याकाळी किचन मध्येच करन तुम्हाला ट्युशन चालू ठेवून दे हा हम आज पिऊषले दिले ते शब्दार्थ त्याचे पाठ करायला लावता त्याला
हो करायला अजून केलेने लिहिलेने आता करीन दुपारी टी व्ही लावणं चालू आहे
हो ना ना खुश असेल मग गाडी
हो काय माहीत कोणची र त जण आणली ना
मोठी आहे की छोटी आहे ह का किती इंची चे आहे
भीतीची ते एवढं काही मला माहित नाही मी विचारलंय नाही तेच चालू आहे खोलली नाही ती काहीच नाही फक्त फिटिंग करणं चालय खोक्यातली काढली नाही अजून
हाव ना
हम्म
चांगला ए... पाहिजेच बी घरात टी व्ही
आमच्या घरात नव्हती ना... ते लाईनी होती... ती बिगडेल ए... मग नई... घरात बस ए ते
हा नई.. घरात असलं की... आपण... आपल्या मनानं... कधी सिरीयल... कधी आपल्या मनाचं पोहू शकतो
आमच्यात सिरियल नई चालत
नई का... हेच मग मॅच... काय पि
मग आता याच्यासाठी बी पाहिजे... दोघंजण, घरात राह नई... मी हा उठला... की चालले दुकानात... उठला की
किसले प्रसिद्ध व्हायलाय
हूं... आमच्या इथे फोन येतील
हो... ना... आमच्या इथे... बस की चार वाजले... की बस... गोपी लागलं की झालं
हूं हूं पहिले लई नाटकं हूं
हूं... चांगलं... बरं ए आता तुमच्या... समजा तुमचे एक... एक कॉल आला... तर तुम्हाला संध्याकाळी करेन... म्हणजे पूर्ण वीस कम्प्लीट झाले मग बाकचे... हो की नाय... मग मी करतही नई मग
हाव ना... मग जाऊ द्या... मग आले ना... तुमच्या कडं काई ना काई ते रेकॉर्ड केलं त्याच्यात रेकॉर्ड केले असतील... त्याचे आले असतील
हाव
रेकॉर्डिंग केला ते?
हा... रेकॉर्डिंगचं हाय ना?
हा... ते... ते आले असतील... तुम्हाला मग पैसे
नई... रेकॉर्ड... रेकॉर्डचा तर अजून आले नई मला टास्क... कोणता ए तो
त... पहिले पहिले सुरुवातले
हा पहिले... त्याचे तर दोन हजार येयले हूं... बरं ठीक ए... झाले दहा मिनटं
बरं... हं हं हं
हाव... हाव... मग बोलवतो... संध्याकाळी.... हाव